हॅलो. हॅलो,, बोला की. काय नाही बघा,, हाय की बसल्यात. च्या आलाय ओ आमच्या इथं
हा हा, विकायला येतय काय?
नाही नाही,, विकाय नाही, इथ ला येतय म्हजे ह्याच्यात सेंटरमध्ये अंम बघ, ए बाई बोल बाई तुझतु मी काय बोलत नाही. नाही बाई मी मला वैताग आला. हॅलो बोला.
हॅलो.
हां बोला की
बोला की
बोला कि मग,, जेवला काय?
झालं की जेवन.
माझं पण जेऊण आले मी आत्ता खाली. आमचं जरा आमचं घर नाही नाही मी येऊन जाऊन करते ओ, जरा वेळच ब्रेक असतो आमचा.
हा हा.
हम्म आणी काय?
काय नाय.
आज सुट्टी हाय नन्हे. जाऊन आलाय वय म्हणजे
हम्म जाऊन आलो सकाळची शाळा चालू झाली ना.
होय होय आज मार्च महिन्यात, होय, मार्चपासनं होत्या नवे. हम्म मग आणी काय?
काय नाय.
म बोला कि म
काय बोलू?
आमच्यात आज जरा गर्दी होती हो,, मग सकाळपासनं जेवायला मिळालं नव्हतं म्हणून मी लेट गेल हम्म च्या नाही नाही अ जे वर टेरेस वर गेलेली म्हजे वर असं बसायला जागा आहे जेवायला तेन तिथं हॅलो हॅलो बोला हा मॅडम बोल
म आणि काय?
हा बोला की, आता यायला सांगितलेलं का? हो पाठवा की, हॅलो बोला ए बाई पाण्याची बाटली कुठाय?, वरच हाय संध्याकाळच चार चा
हम्म हम्म
चार चा आता आलाय, ए बाई खुर्ची मुडली. बोला खाली आले ओ, म्हणून बोलायला मिळेना झालय, मगाशी वर हो ते नाय, मला वाटलं की आपण दोघीनी एकत्र केला तीच एक झाला अस, म्हणजे आपण अँप्लिकेशन वरनच केला नाय.
हा हा नाही नाही, तसं नाही कॉल नंतर ठेवल्यावर मी सांगतो तुम्हाला आणि एकदा.
हा हा, म्हणजे तुम्ही किती केलेत अ असे?
सात-आठ झाले असतील, मे बी
अग बाई एवढे जण फ्रेंड झाले तुमचे, मी आता पहिल्यांदा तुम्हाला केलाय.
नाही एका व्यक्तीला चार वेळा
असं हाय व्हय, मग आपण एक एकत्र फ्रेंडशिप करून बोलत असतील.
चालतय, एका व्यक्तीला चार वेळा केल्यावर. हा आता म्हणजे पहिल्यांदा असल्यामुळे ह्यातलं आपल्याला काहीच माहित नाही. जे प्रॉपर केल्यात आधी टास्क त्यांनाच माहित हेच रुल काय आहेत, कसं आहे.
ते पाहिजे.
हा आता मला प्रत्येक, आता तीन-चार जणांनी प्रत्य एक जणांनी सांगितलं खर, सगळ्यांनी वे वेगवेगळे सांगितलय, काय काय माहिती त्याच्याबद्दल
व्हय मला पण काय फिक्स माहितच नाय, व्हय तेच की म काय ते फिक्स सांगा म्हणावं. म्हणजे मी रूल्स वाचल्यात, मला वाटलं की चारच कॉल करायचा असं. जाऊद्या जेवण झालंय चार कॉल करायचे मग झालं, अस आणि काय?
चार नाही करायचे, वीस कॉल करायचे वीस
वीस कॉल करायचेत व्हय? वीस वीस वेळा करूया आपण कॉल. एक मार्क म्हणजे किती रुपये मिळत्यात? असाय व्हय, मग असं कीत
कॉल केल्यावर काय तर शंभर रुपये सांगितलय.
हा
मग, आता मी तुम्हाला केला. मला शंभर आणि, ज्यांनी कॉल रिसिव केलाय त्यांना ऐंशी.
ऐंशी, असं व्हय, असाय व्हय. बर चल काय तर फायदा आहे म्हणजे.
हा यात ना फ्रेंडशिप लय होणार आहे खरं.
हो तर खरं लेडीज लेडीज असल्यावरच बर पडते ओ.
हा त्यांनी फक्त लेडीज लाच ठेवाय पाहिजे होती ऑपॉर्च्युनिटी.
होय नाही
त्यांच्यासाठी म्हणजे हाय हात म्हणजे हाच प्रोजेक्ट त्यांच्यासाठी जेंट्स ने राबवायला पाहिजे होता, असं पाहिजे होतं.
हा होय ते ते तेंचि तेंचि एक टीम पाहिजे होती, आपली आपली एक टीम अशी पाहिजे होती.
हा हा असं म्हणतय मी हा. म्हणजे काही पण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येते ना. ह
आणि काय?
आणि काय नाय समीक्षा मॅडम बोलवा लागली, हॅलो बोला कि,
भाषा मला जरा ओळखीची वाटत्या.
हा ओळखीचे वाटलिया.
कोल कोल्हापुर सारखेभाषा ना. हम्म
म्हणजे आम्ही अकेडेमीला होतो ना कोल्हापूरला हातकणंगलेला.
काय कराेल
अकॅडमी ला होतो.
अकॅडमीला होत मग तुम्ही काय पुढं केला नाही सा, सिलेक्ट झाला नाही सा. कर शिंदे मॅडम.
सिलेक्ट म्हणजे भरतीच सुटली नाही त्यावेळी,
कोरोना वगैरे होता काय?
हा कोरोना होता.
हम्म आमच तर कोरोनात
त्यामुळं, काय म्हणजे वय हाय अजून करायचं खरं लग्न झालं. बाळ झालं सिजर झालं त्यामुळे ते सोडण दिलं, हम्म.
आता बाळ मोठ झाले तर ट्राय करा मग.
हम नाही ते सिजर झालेय ना त्यामुळं.
त्यामूळ होत नाही काय?
नाही होत.
हो हा हा हा. तरी पण ट्राय करा.
हम्म करायचंच की.
काय हा आले आले बोला की, रिपोर्ट घ्यायला जायचंय. मग काय नाही बघा बोला की, ये बाई एकतर हिशोब लागत नाही, बोला की नाही, नंतर बोल. हॅलो बोला. काय नाही बघा, आता निवांतय आली थांबा.
ह्म-ह्म.
हा. हे घेऊन जा आणि इमेजेस सिलेक्ट कर मी इथं बसलेली आहे. हा-हा देेते, हा. काय म्हणलास?
काय नाय.
हॅलो, आता काय म्हणाल तसं काय, हा बोला की.
नाय ना, कोय ना.
हं, असले काम असता, आम्हाला दिवसभर.
ह्म-ह्म.
ह्म, आणि काय मग? बघा ट्राय करा, होईल तुमचं.
हम्म, नाही आता आम्हाला इथे लागलंय ना, त्यामुळं त्यातच आता बघायचं वर्ष ती पोस्ट तेन एखादे
तरी बा बरं गव्हर्नमेंटचं लागलं, म्हणजे पुढे ट्राय करता येते हो तुम्हाला.
हं आठव, आठव वेतन लागल्यावर पेमेंट वाढते ना, आता लागलेच आठव वेतन.
सातव वेतन म्हणजे दरवर्षी असं चेंज होत असल, म्हणजे दरवर्षी वाढतं पेमेंट?
नाही आता आठवं वेतन लावले, बहतेक कितीतरी वर्षांतन ते वाढत असते. पाच वर्षातनं का काय तरी असं कायतरी आहे, ते लिमिट. आणि ह्या वर्षी ह सातव नाही, आठवं लागले.
आठवं लागलंय नई वाढेल मग.
आठवं लागलंय, मग आम्हाला सांगितलंय एक- दोन वर्षाने पेमेंट वाढ होईल म्हणून.
हं वाढेल की म, दोन- दोन, तीन वर्षांनं.
हं बघायच मग.
गव्हर्मेंटच असंच असतय वाढतंय तरी गव्हर्नमेंट ला जास्त पेमेंट असतं, आता कितीये?
आता साडे-सात हे.
तरी हाय म्हणायचं, तेवढं तर.
हम्म.
घर बघत-बघत चांगलच म्हणायचं. गावातल्या गावात, हम्म जवळ हाय.
तेवढं बरं पडतंय ओ, तुम्हा गावातल्या गावात. इथे करा. ह्म ना
चं जरू लांब जाऊन करायचं, नियम असतं. हा-हा, दहा-पंधरा हजार कोण पण देते, कुठं पण दुकानात तेन गेलं.
होय. वा खरं वाढलं की, मग पेन्शन तर सुरू होतं ना गव्हर्नमेंटला.
पेन्शल अजून आमच्या ह्याला नाय अजून. पेन्शल फंड काही-तरी मिळते, वाढत थोडा.
असा हाय व्हय फंड?
पेन्शनच ना अजून काय नाही, हा फंडच काही तर बहुतेक अजून तर फंडच चालू आहेच असं
वय झाल्यावर ओ
नाही म्हणजे फंडच सिस्टीम चालू आहे म्हणजे ह्या ह्या विभागाला जे बालविकास अधिकारी हे विभाग हाय ना हा, पण म्हणजे पेमेंट मधलं थोडं थोडं त्यांनी कपात काहीतरी केलेलं असतयं.
त्यातनच मग तिकडं ट्रान्सफर करून कट करून घेतलेला असल ओ
हा हा त्यातनच काय तर फंड काढत्यात वाटतं.
हा हा ह चालतंय. मग अजून काय
काय नाय
काय?
काय नाही कधीपर्यंत टास्क कमप्लीट करायचांय
टास्क वय आता दहा मिनटं होईपर्यंत
नाही तसं नाही म्हणत मी म्हणजे किती दिवसांन पर्यंत कंप्लीट करायचंय सगळं ऑल
काय मुया काय माहीत असं किती टाइम वेळ हाय आपल्याला हॅलो होय सांगितलेलं हाय तसंच चालतं
चालतंय माझा नंबर सेव करा काय हा हा
हा हा ठेवा ठेवा